हॅलो.
हा येतो का ताई आवाज?
हो हो येतोय तूम्हाला येतय का माझा ताई आवाज.
हा येतो येतो ते कस लगेच प्रॉब्लेम्स होतोय काय काय वेळेस ह्याचा नेट
हो नेटवर्क प्रॉब्लेम होते ना तरी पण मी वायफाय वगैरे चालू केलाय त्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम नाही. हे वातावरण भी खराब आहे ना.
हा म तेच ना पावसाचां क्लायमेट असल्यामुळे जरा कसं रेंजचा प्रॉब्लेम होतो.
तुमच्या कडे पाऊस वगैरे आहे का नाही? हॅलो.
पाऊस आता काय झालंय हा दोन, चार दिवस होता.
हम्म.
पण आता दोन दिवस झाला कमीच आहे म्हणजे कालपासून तर नाही काल थोडा झाला पण आज तर काहीच नाही सकाळपासून उन्हच आहे.
हो भरपूर पाऊस झालाता ह्या वर्षी तर भरपूर झाला.
होय पण आता क्च्युली काय होतं पंढरीची वारी वगैरे माहित असेल तुम्हाला?
हो हो तिचणा वारि वगैरे चाललेत ना आशाढ का धच निघ ना येणारे ना
हा मग त्याच्यामुळे जरा कमीच येईल मला वाटत. ते पाऊस शेवटी कसा आहे ते वारकऱ्यांचा पण विचार केला पाहिजे ना.
हो पावसामध्ये वारकऱ्यांचा भरपूर हाल होत ना.
चालू होत पण त्या
होत माहितीय का त्यांना म्हणजे एकतर पायी चालायचं असतं त्यामध्ये वरने वर पाऊस एवढा प्रॉब्लेम येतो कुठे, कुठे रस्ते बंद होतात पाणी सा किंवा काही प्रॉब्लेमस चालायला वगैरे आणि त्यांना कस थांबून चाणार नाही त्यांचा जो ठराविक टप्पा आहे तो त्यांना पूर्ण करायलाच लाग
करायलाच लागतो हो मग किती पण पाऊस असतो.
आज इथ मुक्काम उद्याची तिथ मुक्काम. त्यामुळे त्यांना त्रास
हो.
ो आपप भिजल्यावर का किचकीच किचच असं वाटतं ना जास्त भिजल्या वगैरे गारात. - च त्यांना तर ते प्रवास वगैरे करायचा. त्यामुळं बरच पाऊस उघडला तर एवढं बरच होईल आणि शेतकऱ्यांना पण बरंच होईल हो. कारण कसं आहे एकदम उन्हाळा झाला आणि पाऊसच झा अजून पेरण्या वगैरे झाले नाहीत ना शेतामधल्या.
नाही झालेल्या हो आता म्हणजे पेरणीसारखा भरपूर पाऊस झालाय खर तर आता. एवढ्यावर पेनणी येऊ शकते.
त्याशी शेतामध्ये एवढं पाणी येणार आणि एवढं चिखल येणार. जरा चार पाच दिवस ऊन पडलं ना तर मग पेरायला वगैरे येईल त्यामुळे आ नाही ते बरच झालंय, म्हणजे शेतकऱ्यांना कमीत कमी पेरण्या तरी पेरून तरी घेता येईल. कारण पेरायला एवढा पाऊस लागला ना कि, पेरायला सुद्धा दिलं नाही त्या पावसाने करता आलं नाही. एकदम अचानक पाऊस सुरु झाला.
हो अचानकने एवढा झाला. की बाई सगळं पुरण वगैरे बघितलं ना न्यूज कशा आहेत आता.
होत आला की पहिल्या पावसाने सगळे पुरण वगैरे सगळं म्हणजे माणसांचं जीवनच विस्कळीत झालं. मुंबई पुण्याला तर एवढे प्रॉब्लेम झाले एवढी झाड वगैरे कोसळली किंवा तर रस्त्याला वगैरे किती दरड वगैरे कोसळतात पावसामुळे सगळ्या माणसांचं जनजीवनच विस्कळीत झालं. मुलांच्या शाळा वगैरे बंद ठेवायला लागल्या. सगळ्या रस्त्याला पाणी साचलं.
म्हणजे भरपूरच पाऊस झाला. ह्या वर्षी,
भरपूर म्हणजे त्याला हेच नाही राहिलं.
आता कसं जरा वारीे वगैरे सुरु झाले. तेव्हा जरा उघड वारकऱ्यांना पण बर वाटत. वातावरण पण छान आहे चालायला. वगैरे ऊन वेगरे नाहीये त्यामुळे त्यांना जरा बरं वाटत.
तेच ना म्हणजे आता कसं होतय. हा
हॅलो,
हॅलो, हा काय बोलला?
हा तेच की तुमच्याकडे काय वारी वगैरे निघते का नाही?
हो आमच्या आत्ता गेले ना. लोक म्हणजे तिथं ह्याच्यामध्ये पुण्यामध्ये काहीतरी असतं ना. मग तिथून जातात आता आमचे हा मग तिथून आता गेले. आमच्या गावचे असते दरवर्षी आमचं जेवण असतं का दिंडीला एक्च्युली
हा ऍक्चुली काय आयुष्यात येऊन ना म्हणतात ना एकदा माणसाने वारी करायलाच पाहिजे.
वारी करायला पाहिजे.
कळत की माणसानं माणसाशी कसं वागायचं सगळे नीटनीटकेपना कळून येतात. एवढा समाज एकत्र येतो आपल्या येते. म्हणजे एकमेकाणा सांभाळूनच एकत्र चालत असतात ना. माऊ ली माऊली काही दुखत वगैरे असेल. खूप लोक सेवा पण करतात एकमेकांचे पाय वगैरे देत चे पुन देतात किंवा कोण आजा री असतील तर औषध, गोळ्या वगैरे देतात. खूप म्हणजे खूप मदत करतात आणि समाजात कसं राहायचं म्हणजे एक सा सामाजिक बांधिलकी कशी असते. ऐक्य कसं जपायला पाहिजे. ते आपल्या वारीतून शिकायला पाहिजे त्यामध्ये कोणी छोटा-मोठा, श्रीमंत- गरीब असं कोणी नसतं.
नसत हो,
माणूसकी तिथं फक्त लागतो माणूस जात, धर्म, पंत काही काही नसतं त्या वारीमध्ये
काही नसतंय होय आणि किती म्हणजे ते एवढा त्रास वगैरे होत असतो. पण म्हातारी लोक पण बघा ना की म्हणजे ते कंटिन्यू
विठ्ठलाची ओढ असते. ना भेटीची
हा हा
त्या संतांच्या परंपरा आपण हा वारसा आपण पुढं चालवलाय. या वारीच्या माध्यमातून संतांनी आपल्या समाजामध्ये कस जनजागृती काम केलं म्हणजे समाजा पुढं यावा. समाजामध्ये जागृती व्हावी. अंधश्रद्धा निर्मूलन व्हांव. तुम्ही कधी पण बघा पंढरपू वगैरे अंधश्रद्धा वगैरे नाही फक्त एक ह विठ्ठल असं म्हणजे तिथ वगैरे असं चालत नाही आणि एवढा मोठा समाज कुठंच गोळा होत नाही एवढ्या लाखोने म्हणजे वारकरी तिथे येतात पालखी म्हणजे पालखी फक्त आपल्या ह्यांची संतांचीच असते ज्ञानेश्वरांची किंवा मुक्ताईबाईची वगैरे आणि एव एका रांगेत सगळे वारकरी चालतात. अ शिस् अजिबात म्हणजे असं. तिथं शिस्त-बेशिस्त पना अजिबात असं चालत नाही. एकदम सगळेजण एक शी चालतात. म्हणजे अस काळ हत नाही पा गालबोट वगैरे हणा मारी फेक ह ते त्यामध्ये राजकारण वगैरे काही नसतं फक्त एकच नाव असतं विठ्ठल
विठ्ठल होय आणि म्हणजे माणस त्यांना ते भानच नसतं सगळं विसरलेलं असतं घरातली भानस वगैरे काही नाही एक महिना म्हणजे त्यांचा कसा निघून जातो देवजाणे म्हणजे आपण विचार करतो ना जाताना कि बाई एक महिना जायचाय मग म तू आई एवढं दिवस निघाल्यास असं तसं नाही का पण तेना तिथं गेल्यानंतर
संसारामधून ना वेळच भेटत नाही ओ आपल्याला कसं आप एक दिवस जरी गेलो तर बाई माझ्या घरच माझ्या मुलाबाळांचं काय होईल किंवा माझं पोरं बाळ त्यांना जेवण कोण करेल किंवा एवढी काळजी असते ना पण त्या वारीमध्ये गेल्यावर ना एकदम निवांत जायचं काही
करायचा नाही आणि येतच नाही खर तर तो विचारच येत नाही
विचारच येत नाही ते एकदम निवांत म्हणजे जगाची कोण तो आहे ना काळजी करणारा विठ आपण कशाला काळजी करायची असं हो आणि बरोबर आहे जरा माणसाच्या ह्या धावपळीच्या ह्याच्या जीवनामधला ना माणसाला थोडासासा हे पाहिजेच शांतता किंवा स्वतःसाठी एखादा म्हणजे थोडा वेळ असं पाहिजेच कि ज्याच्या हा स्वत स्वता जगण्यासाठी स्वतःला म्हणजे एक आनंद घेण्यासाठी आणि कस रोज आपण चिं काळजी उठल्या सकाळी उठल्यापासून रात्री झोप पुण्यापर्यंत आपल्याला ते सगळं टेन्शनच असतं दिवसभराच उद्या एव्हाना काय उद्याचं परवाचं आपण सगळ्या आयुष्यभर सगळं असं ओझं घेऊनच वावरत असतो जीवन म्हणून असं मुक्तपणे आपण असं जगतच नाहीये पुढच्या वर्षाची काळजी आपण आताच करत असतो त्याच्याून माणसा कोना भेटावा की कोणत्या गोष्टीची चचिंता कातोक एकदम माणसाचं जीवन कसं आहे ओ आज ह उद्या नाही त्यामुळे त्या
ठीक आहे म्हणजे सगळ्यांनी वारीला अँक्च्युली जायलाच पाहिजे त्याच्यातून म्हणजे समजतं की जेवना काही नाहीये
होय
आहे हा आजचा हा दिवस आहे ना हा फक्त आनंदा जगा उद्या तर कोणी सांगू शकत नाही कशाला तुम्हीची ऊद्याची वगैरे काळजी करताय उद्या तुम्ही असाल नसताल खूप मोठ अस म्हणजे लैफ हे या हाव आहे
हा वय होय हो हो
त्या लोभापासून मुक्ती वगैरे भेटण्यासाठी किंवा आपल्या जीवनात मोक्ष जर पाहिजे असेल ना खरंच तुम्ही एक रामकृष्ण हरे
हरे होय होय होय आणि आता बघितला ना म्हातारीच किती म्हणजे वयस्कर असतात ती जातात वारकररीला म्हणजे आपण काय विचार करतो की हा,
ताकद देतो त्यांच्या भेटीची त्यांना तेव्हा काही होत नाही. त्यांचं काही दुःखद वगैे नाही.
नाही ते
त्यांच्याकडे हसत खेळत भजन म्हणत बघत त्यांना तो प्रवास कधी ते पार करतात हे त्यांना कळतच नाही तो एक वेगळाच म्हणजे त्या भक्तिमय वातावरण निर्माण होतं ना
होतर तेच ना
गजरात माणसं रस्त चालत असतात आपण कठे जा म्हणजे त्यांना काही समजतच नाही मागचे कसली ते टेन्शन असते घराची ना कसली त्यांना फक्त असते आणि ते वा एकदम भक्तिमय प्रसन्न माणसाच्या आयुष्यामध्ये खरंच खरच की
होय मग
आणि खरच आजकालच्या जीवनामध्ये माणसाला खरंच म्हणजे आध्यात्मिक मार्ग थोडफार वेळ द्याला पाहिजे.
हो मग म्हणजे आयुष्यात हे आहेच.
आनंद भेटत तोय आपला कोणता छंद आहे. असं आपण नाव घेतो आपण रोज कामामध्येच आहे, असं आपल्याला थोडीच नाव घ्यायला जमणार आहे.
जमणार हो.
आपण आपल्या जाऊ आता हरिपाटाला जायचं पण मला वेळ नाही हो माझं हे काम राहिलंय. मज ते काम आहे असं आपण म्हण. प त्या वऱ्यामध्येच्यावर त्याच्यासाठी